हो
हा बोला ना ताई आवाज येतोय का माझा
हो येतोय येतोय अ त्याच्याकडे तर उन्हाळा चालू झाला की, लगेच अ म्हणजे गहू गहू घेऊन यायचे मग ते गहू अ तीन दिवस वाळवायचे टेरेसला नेहुन.
हा हा.
अ त्याच्यानंतर सगळ्या डाळी भरायच्या.
हम्म.
हा म्हणजे मुगाची आणायची तुरीची आणायची. हरभऱ्याची आणायची मग ती पण वाळवायची आणि मग आता कबुतरांची जरा. अ त्रास आहे मग तिथे थोडं राखण बसायचं.
हम्म हम्.
किंवा मग आम्ही काय करतो ज्या आपल्या पॉलिस्टरच्या साड्या असतात त्यांना मग. चार म्हणजे तीनही बाजू शिवून अ मग त्याच्यात. ते धान्य भरून असं पूर्ण आम्ही वाळत टाकतो आणि तिकडचं मग बाजू. ती आपण बटव्यासारखी नाडी घालून आपण बांधून टाकायची म्हणजे असं अ. आमच्या कडे पद्धत आहे म्हणजे मग त्या कबुतरांना तेवढं ते कळत नाही असं.
आमच्याकडे एवढं नाही म्हणजे कबुतर वगैरे नसत. आमच्याकडे असं एक मोठं तळवट म्हणतात बघा आमच्याकडे तुमच्याकडे काय माहीत नाही. तळवट तळवट म्हणतात तळवट.
हा हा हा.
तळवट म्हणतात ते असं पो सगळ असं पोत्या पोत्या सारखा असतं तो ते. ते त्याच अस खूप मोठा असतो त मग ते त्याच्यावर सगळे धान्य वाळू घालायचे. चे मग ते एक दोन दिवस वाळू द्यायचे. ते आणि तिथच पोती भरायचे पोत्याचे मग ते सुतुळी मास्ते दुरी. त्यांना तोंड बांधायच तिथं आणि ति तसच नेऊन ठेवायचं. नाहीतर मग कुठे असतात त्या छोट्या मोठ्या त्या साईज नुसार असतात. तर मग त्याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं त्याच्यामध्ये टाकायचं आणि बाकीचं राहिलेलं मग असंच हे करायचं कारण. कत नाहीत. आणि मग ते असंच ठेवायचं पोती लाऊन एकावर एक एकावर एक असं करतात आमच्यात. कडे हम आणि त्याच्यामध्ये. धान्य वाळवताना आज कडुलिंबाची पानं किंवा ते पावडर भेटती बघा. ते किडे वगैरे होईल म्हणून मुंग्या किडे वगैरे म्हण. हो ते वाळवता आणिच ते टाकून द्यायची भरताने परत. ते वर्षभर नीट राहते म्हणजे दुसरे गहू ज्वारी येईपर्यंत बाकीच्या सामान येईपर्यंत. ते व्यवस्थित राहत.
होय होय आणि कडुलिंबाची पानं चांगलीच ना.
हा कडूलिंबाचि पानं हा.
हा तर ते कडुलिंबाचे पानं आम्ही पण टाकतो. तो म्हणजे गवहात वगैरे किंवा असं अ. आणि अ तांदूळ काय आपण म्हणजे ठेवत नाही वाळून ते थोडेच आणून तेवढेच. असं आम्ही हे करतो फक्त पावडर. लावली की मग ते अ खूप जरा थोड आधी भिजत टाकून मग ते धुवायला लागतात ना अस. तांदूळ ह्. हा म्हणून जरा कस तरी होतं पण ते ठीक आहे म्हणजे. आम्ही तसं पण ते उन्हाळी म्हणजे मग हेच वाळवण आमची आणि मग ही झाली वाळवण भरून. अ कि म नंतर हेच आपण पापड वगैरे म्हटलं तेच. किंवा अ साबुदाळा. त्या साबुदाण्याच्या म्हणजे आमच्याकडे चिकवड्या म्हणतात त्याला.
हा हा
हा मग त्या आम्ही घालतो बटाट्याच ह वेफर्स
हम् हम ह
असं करतो अ तांदुळाच्या आमच्याकडे फेण्या करतात
हा हा.
हा असं नंतर
ते पण मी नवीनच ऐकलं तांदळाच्या वेन्या
हा हा त्या ना अ ते ती तुम्ही कसं क काढता बघा गव्हाचा तीन दिवस भिजत टाकून ह तस ते आम्ही काढतो. तीन दिवस भिजवायला घालतो आणि रोज पाणी बदलायचं त्यातलं म्हणजे रोज नवीन म्हणजे ते वास येत नाही त्याला आणि मग तिसऱ्या दिवशी मग ते अ काढून तांदूळ एका अ सुती कापडावर अ ते वाळत घालतो. आणि मग अ घर घंटीवर दळायला द्यायचे अ हा आणि मग ते दळून आणले ना की अ आपण काय करायचं आ म्हणजे जर उद्या करायचं आपल्याला तर मग आदल्या दिवशी रात्री अ भिजत ते थोडंसं पीठ घ्यायचं एक वाटीभर पाणी घालायचं आणि भिजत ठेवायचं पण कसं असत काही जण इन्स्टंट पण करतात की लगेच म्हणजे भिजवायच आणि लगेच करायचं असं पण करतात.
हा हा.
काही जण असं आध आदल्या दिवशी भिजत टाकून काही जणी करतात. तर ते आम्ही भिजत घालतो किंवा मग दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या मनात असं चला ऊन चांगलं आहे तर मग आपण आम्ही ते लगेच आपण घाऊणे तुम्हाला माहती का डोसे घालतात ना तसं ते पीठ अस तसं पीठ ते थोडं घट थोडं घट्ट म्हणजे जे ताटावर राहील एवढं घट्ट भिज ठेवायचं ते म्हणजे पाणी पाणी घालून आणि मीठ घालायचं त्याच्यात हा त्याच्यात फक्त मीठ मीठ घालतो आम्ही हा आणि मग ते ताटावर घालायचं गोल. आणि मग खाली मोठं ते ताट बसेल असं मोठं पातेल घ्यायचं त्याच्यात पाणी उकळत ठेवायचं. आणि पाणी उकळ की ते ताट फेणी जिथे घालतो आपण ते ताट वाफवायची ती फेणी आणि मग ती हा आणि मग ती परातीत पाणी घेऊन सुईनी बाजूनी काढून घेऊन व्यवस्थित अ मग ती एका सुती कापडावर वाळ वाळत टाकायची. अ खूप पांढरी शुभ्र हा खूपच अवघड आहे खूपच अवघड आहे ते म्हणजे अ गव्हाच्या कुरड्या तसं तेच अवघड आहे ना तसं हे पण अवघडच आहे म्हणजे
ह पण गव्हाच्या कुरवड्याच कस चिक एकदा शिजवला की फक्त त्याच्यामध्ये घालायच आणि ते सोडून द्यायच एळू राहते आता हच्या त पर्यंत ते म्हणजे आजारात थोडसा हेच आहे
करायला लागतो.
हा हा हो ना म्हणजे टाईम पण आहे त्याच्यामध्ये खूप सारा जात आहे ना.
आणि त्याचा स्टँड पण मिळतोय एक तुळशी बागेत स्टँड मिळतोयचा. तर ते कस असतात त्रिकोणी स्टँड असत आणि त्याच्यात चकते असतात अशा सहा सात मग ते काय करायचं त्या त्याच्यावर गोलगोल गोलगोल घालायं आणि मग आपण इडलीच स्टँड ठेवतो तस कुकर मध्ये ठेवायच आणि दहा पाच पाच दहा मिनिटं वाफवायच मग त्या एकदम सात आठ निघतात करून.
हा हा
हा तस पण आहे म्हणजे
अच्छा
मला थोड थोड करायला ही काम खूप आवडतात म्हणजे आपण केलेल तरी आपण केलेल स्वच्छता आणि हे मग बाहेर साडण्यापेक्षा बाहेरच आणण्यापेक्षा मी मला घरी थोड थोड तरी करते मी
हम्म बाहेर तस मिसळ पण असते ना जास्त त्यामुळ घरीच आपल केलेल बर हा हो ना आणि थोडस असल्यामुळे त्यामुळे काही एवढ हे वाटत नाही जास्त करायच असल जरा माणस मला वाटत
अजून तुम्ही अजून तुमी काय करता अधुन मधुन आई
उन्हाळी कामामध्ये म्हटल म तर आमच्यात हेच असतय गहू गहू काय ते गहू भिजवून हे करायच कुरवड्या पापड्या पापड्यामध्ये पण प्रकार राहतात गव्हाच्या पापड्या अ परत ज्वारीच्या पापड्या अस वेगवेगळ्या करतात परत ते उपवासच झाल तर चिप्स असत्यात परत शाबू शाबू उदाना पापड्या असतात
अच्छा
शाबुदाण्यामध्येच बटाटा मिक्स करून त्याच्या पण पापडया घालतात गोड तिखट ज्याला जस आवडत तस आणि परत तर शेवया असतात जे आपण मॅगी करून खातो हा तेव्हा एक असतात आमच्याकडे सहसा एवढच असतय मग कधी कुणी नवीन काय सांगित तर मग थोडस करून बघायच जर झाल चांगल ह
मशीन असत ते का तुमच्याकडे
हा शेवळ्याची मशीन असते
अच्छा ओके
ह ते गिरणीमधून काढून आणतात ते थोडस सुजी म्हणतात आमच्याकडे तर ते काढून आणून चाळायच ते महनजे वरच चाळण चालणमध्ये निघतय त्याच आपण शिरा उपमा अस करून खाऊ शकतो
पण ते पण ते सुजी म्हणून कशाच करून आणतात ते गव्हाच
गव्हाच गव्हाच हा गहू भिंजवायचे असल दोन -तीन दिवस पण त्याला वाळत नाही घालायच उन्हामध्ये असच थोडस हवेला थोडस हे करायच आणि ते थोडस ओलओल अस आहे तोपर्यंतच दळून आणायच ते मग ते चाळायच हा ते पीठ ते पीठ आणल की चाळाव लागतय लगेच ते राहत नाही दोन- तीन दिवसाच्या वर
हा ते गुठळ्या होत असतील
हा गुठळ्या होतात आणि ते लगेच त्याच्या शेवया करून घ्याव लागत चार-पाच दिवसाच्या वर ते दळून आणलेल राहत नाही मग ते चाळायच जे वर ते ते आपण काही पण करून खाऊ शकतात काय ते उपमा म्हना शिरा शिरा म्हणा आणि जे खालच पीठ असत ते त्यांच्यामध्ये थोडसं मीठ पाणी वगैरें लावूंन गोळां करूंन मंग ते मशीन मधूंन काढूंन द्यायचां. कोणंतरं वरं गोलं-गोलं फिरवांयला लागतंय. मंग खालूंन शेवाळयां निघतांत.
अच्छा आणि मंग ते दलिया म्हणूंन कायं असतं?
दलियां.... दलियां नाहीं माहित मलां.
मलां वाटलं ते गव्हाचंच की कायं वरं येतं ते त्यांला तुम्हीं दलिया म्हणतां ते असं
म्हणजे चाळूंन येतंय ते कां असलं म्हणतं असतील ते
मंग तुम्हीं त्यांला कायं म्हणतांत?
आम्हीं सुजीच म्हणतो कारणं एवढं घरचं गहूं असेल नां आणि चांगल्या गिरणीमध्यें चांगलं तिथं उभं राहूंन वगैरें आणलं तरं एवढं कांहीं निघतं नाहीं. उघं एक-दोन एक-दोन वेळेचा शिरा वगैरें निघलं असं होऊंन जातो. चांगलं गहूं ते असेल तरं मंग ते म्हणतं असतील मी पणं ऐकलंय पणं मलां नेमकं कशांला म्हणत्यांत ते नाहीं माहित म्हणतं असतील त्यांना हां
आणि मंग मसांला हळंद
नाहीं नां ते नां ते आपणं परंत नाहीं ते त्यांच्यामध्ये मसांला हळंद वगैरें कायं नाहीं फक्तं मीठ टाकायचं हं हं
घरीच करतां कि ते कायं करतां आंता कसं करतां म्हणजे घरीचं
हळंद हळंद हळंद घरीचं असते ते लोणचं बनवण्यांसाठी करं त्यां नां घरीच हळंद
हो. हो.
नाहीं म्हणजे हळंद पणं आमच्या शेतांमध्येचं असते थोडी. फांर केलेली लागलं तसं थोडी फांर हां बटाटे पणं बटाटे पणं असतांत घरचेचं
ओके
हां असं विकतं आणांयची असं कांहीं गरंज नाहीं. असं तेल वगैरें म्हणां असंच फक्तं
चांगलंय आहे नां तुम्हीं पौष्टिक खांताय.
हां. यां तुम्हीं पणं कधीं तरी छान आहे शेत बघण्यांसारखी आहे आमचे असं कायं नाहीं. छान आहे आपलं छोटं छोटं थोडं थोडं विकायचं नाहीं पणं आपलं आपल्यांला बांस असावं आपली म्हणजे आपल्यांला गरजचं लागूं नाहीं विकतं आणांयचे.
हो छान आहे नां उलटं चांगलं आहे नां बिनां खताचं बिनां फवांरणीचं खांताय तुम्हीं.
हो नां. हां म्हणजे शेणं खंत ते चुलीमधंले रांख असंच टाकतं असतांत हां.
कांल एवढं भेसळं खांताना सुद्धां इतकां त्रांस म्हणजे असं वाटतं अरे आपणं हे कायं खातोय तरं बापरे असं कायं खातंय
हां होतांय तसं आणि एक तरं महांगाई बी आहे. महांगाई पणं एवढी सगळी आहे की कायं विकतं घेऊन कायं खाऊंन कायं नाहीं असं होतंय.
आपल्या शेतांत लंच आपल्यांला समाधांन खांल्ल्याचं.
हां, हो नां.
अं खूंप छान वाटलं तुम्हांला तुमच्यांशी बोलूंन आणि कायं कांहीं अं म्हणजे असं नवीन नवीन समजलं रेसिपी किंवा काही अस जरा बरं वाटलं छान, धन्यवाद!
धन्यवाद! छान वाटलं मला पण बोलून ठीक आहे. थँक यू, बाय.